हॅलो हा कट झाला फोन
होय, तेच की बारा मिनिटं झाली ना?
जाधी काय मला काही कळलंच नाही मला अरध्यातच झालं वाटतं
नाही नाही पूर्ण झाली.
हम मग मला ते टेन्शन होत, त्यो कोण मुरगाळून गाडीखाली गेलाय का काय म्हणून?
नाही नाही कोण गाडी खाली गेल नव्हता, कोण चारी लांब होतंय सोड, खर तु जास्त माग गेलतीस ग.
हा, मला मला काय वाट तिला सांग, मला इकडच्या साईडला ज्यादा अंतर दिसल्यामुळ मला अस वाटल की बहुतेक इकडच्या कोपऱ्यातला कोण पडला आहे आणि गाडी गाडी धड धडकलाय का काय हिची मला भीती होती, खर कोण ओरडलं नाही बास बास बस बस म्हणून म्हणल्यावर जरा मला हे पण वाटलं आणि त्यात माझं काय झालं मला रिवर्स येताना सीट बेल्ट काढ म्हणून सांगितलेली, मला काही काढायची गरज पडदी नाही सोड तसाच तो होता तो आणि मी मग तिथं मला ती कोणाचीच भीती होती आणि सर पण काय रिॲक्शन देइना हासना पण. काही नाही असं रागान बघत मला वाटत भौतिकनी माती खाल्ल्या
नाही नाही माती खाल्लेली नव्हती सोड माझं लक्ष होतं खरं काय झालं तुझ गाडी लई माग गेलीया आणि तू कोण मागं उडकाल तीच कर कोण फोडवती
कोण कोणच सापडना झालत, कोणाचीच टेन्शन होत मला. कोण गेल कुठं म्हणलं उचलून विचलून नेल का काय म्हणलं बाय त्यात त्यात बरोबर आई मला इथं मला इथं उतरल्यावर चालायलाच येईना झालंत, पायात ना माझ्या अस पाय माझ दोन चड आलंत. कारण तिथ काय व्हालत सांग? ज्या वेळेला मी त्या दोन कोणाच्या मधी नेऊन फ्रंटला गाडी पार्क केली की न्ही. त्यावेळा त्या गाडीचा रिवर्स गियर च पड ना
होय मी बघितले आलं ते रिव्हर्सगेर पड ना तू मला विचारलीस पण जाऊ काय मागं म्हणून आणि मागं जाताना गाडी दोनदा बंद पडली मला तिथं लक्षात आलंतं गाडीचा गिअर पडत नाही आहे ते.
हा शेवटला काय केलो सगळेच काढलो न्यूट्रल केलो आणि इकड पूर्ण माझ्याकडच्या बाजूला दाबलो आणि पाठीमाग घेतलो मग पडला मग गाडीवरच मी क्लज सोडयला चालल्यालो गाडी पाठी मागत चाल्या म्हटलं हा. पडलाय म्ह ह अ त्याला सांगाल तो काय ती दुसरी होती ती गाडी घेऊन चल म्हणून ते आजोबा ट्रायल दिलं बघ म्हणाल तो बा आपण टू व्हीलर नापास झालं खर फोर व्हीलर दिला ह कायदा एमा मे वाजवू नकोस की ग.
सेवरोलेट बीट ना
हा
हीचकी शे उरलेट बीट गाडी
होय होय होय ती गाडी होती क नाही त्याच कसं झालं ती गाडीच पिकअप चांगलं आहे त्यांच्याकडे आहे की नाही ती गाडी कंडिशन मध्ये बेस्ट आहे. म्हणजे अशी समूथ हाय. म्हणून मी काय म्हणा आणि पहिल्या दिवशी ट्रायल ज्या वेळेला आमची होती की नाही त्यावेळेला सर ती गाडी घेऊन आलेला आणि त्याचा आणि स्विफ्टचा अंदाज बरोबर बसतोय मग मी जशी स्विफ्ट चालवत होतो की नाही तशी ती चालवलो आणि त्या दिवशी मला बरोबर तीन चार वेळा मी ते ट्रायल घेतली की नाही तीन चार वेळेला पण मला जमलेली.
आगे तू.
म्हणून मी म्हणालतो की तीच गाडी घेऊन या.
तुला मी सांगाल तू ती अल्ट्रो घेऊन जा म्हणून तू ऐकली नाहीस त.
बाय ती जर घेऊन गेला असतो तर मागचा कोण चिंगरला असता एकशे
आटमला असत ते आ.
ते जर घेऊन गेला अस. आणि त्याच्यासारखा स्टंट केला असतो तर कोण मुरगा असतता पाठीमागचा
काय गे मर तिजा आवाज वाचतोय लगेच ती गाडी टोय टॉय टोय करत्या.
मग आपण टाय टाय वाजून काय करायच आपल्याला पुढे बी घेऊन चालत नाही हाय त्याच्यातच अडजस्टमेट करायला लाग. गते ना
एवढं काय हॅलो.
हा
पॉईंट वाजलं की स्टिरिंग उलट साड ला फिरवायचं. कोणापासूनं लांब जाते की गाडी एवढं काय रॉकेट सायन्स हाय हुई त्यात.
जा झाली ते डबडं कस जरा बारक होत नाही म्हणून म्हंटलं. हे जरा बेस्ट आहे बसवायला याच्यात. कसं बी घातलं तर याला ऍडजस्ट करायला येते ना ते चार कोणात मधी. जरा इकडे इकडं करून फक्त त्याचा प्रॉब्लेम काय होता हं.
त्या उता
त्या गाडीचं काय झालं माहितीय का त्याच्या कलचला प्रॉब्लेम आलाय. जर एकदा आरा सगळा क लस सोडला की नाही गाडी बंद पडते्या जागेवर अर्धा प्लस ठेवायला लागतोय आणि अर्धा एक्सिलेटर द्यायला लागतोय.
सगळ्याच गाड्या बंद पडत राधे सगळा कलस सोडला तर
ए तसं नाही आहे तेचा विषय तिचा काय विषय सांगतो तिचा क्लच सोडून आता आपण काय करतोय पहिल्यांदा. गाडी चालू करून तुझ्या वेळेला पहिला गेर टाकतोय पहिला हळूहळू क्लस सोडत. य आणि मग क्सिलेटर देतोय की नाही याचा क्लच जर तू सोडलास अर्धा अर्धा जरी एकदम असा अर्धा आपण सोडतोय की आता आपली डिझेल गाडी कसं सोडली म्हणलं की लगेच. पुढं जायला चालू होत्या ह्याचा आलाय मेंटेनन्स ती गा गाडी बघितलीस मध्येीच डान्सिंग करत होती.
की डिझेल गाडीचा आणि पेट्रोल गाडीचा कम्पॅरिझन करू नको.
येनवे. तो मी कधी बघ तो ह्यो घेऊन गाडी गेला बघ सुयश गाडी घेऊन गेला. त्यावेला तो जाताना बघितलीस ती गाडी कस व्हाला लागलेली.
अगं त्यानं ऍक्सिलेटर दिलाच नाही गाडीचा मग ती गाडीच अशी करणारच की.
ऍक्सिलेटर दिल्यावरच तसं होतं ऍक्सिलेटर लई पण देऊन चालत नाही मध्यमच ऍक्सिलेटर द्यायला लागत. टतीला त्या गाडीचं जजमेंटच वेगळं आहे सगळं आणि सराला मी त्या दिवशीच म्हणाल. तू काय सर जरा दाखवून घ्या सर गाडी बंद पड झाल्या न आता चाल. ते तवर ढकलायचं चालते तवर ढकलायचं असं करून. असं घेऊन आलाये तिथं ट्रायल ला आणि यांसणी मोठी गाडी द्यायची नसते ती डिझेलवाली. अरे दहीचीिंगसपणा करतोय तो त्याला काय काय प्रॉब्लेम आहे कोुणा तो फी तर सगळ्यांच्याकडनं घ्यायची तर मला निदान माझी साडेआठ हजार रुपये तर घेतलाय आठ साडेआठ. ते हची आपलं. बाकीच्या पोरांची फी किती घेतल्या माहित्या का त्यान दहा हजार अकरा हजार अशी फी घेतल्या
देचा तेचा त्याचा प्रश्न.
मी त्याला सांगितलेलं मी तुमच हा मग ते मग त्यांना आ चुनाच लागला की लायसन कितीला पडलं पंधरा हजार ला तीन हजार रुपये मॅनेजच दहा अकरा हजार रुपये तेच, मग काय.
मायाकडे पाठवायचं मी शिकिवलं असतं की.
तेवढ्या ह्याच्यात काय म्हणत्यात ते. त्याच्यात लायसनी विकत घेतलं असत.
तेच की मी, मी शिकवली असती गाडी त्यासनी
होय मी टू व्हीलरच काढलं त्या वेळेला चान्स होता बघ मला ट्रायल दिली नाही तर चालत हुतं.
खर ज्या वेळेला जर तुझं लायसनस आला असतं कनी आधी टू व्हीलरच्या वेळेला फोर व्हीलरचं खरं तू फोर व्हीलर शिकायचं धाडसच केलं नसतं असं मला वाटतंय
होय ते तर हाय सोड.
तुला मी किती मागं लागल्यावर आत्ता शिकलीस.
मग काय तर. आम्हाला येत होती मला भीती वाटत होती फक्त
मी पाक इंजिनिअरिंगला असल्यापासून मीन तुला मागं लागलेलो शिक्की शिक्की म्हणा मग आत्ता शिकलीस
होय आता घरात बसून काय काम नव्हतं म्हणून तेवढ केलो
आत्ता काय प्रॉब्लेम नाही ना आता इमर्जन्सीला कुठं जायला ब्यायला लागलं तर तेवढीच येतीया ना.
परफेक्ट येतीया परफेक्ट
म.
तेवढं जमत्या की खरंच आता अजून जरा सोबत कोण तर लागते नाही एवढं पण लागत नाही सोड खरं उगच आधार म्हणून लागतंय
फक्त तिसरा गेर टाकत नाही म्हणावं.
अ टाकतोय की तिसरा टाकतोय चौथा टाकत नाही
गप्प ए तिसरा टाकली नव्हतीस तू
ती इथं टाकलेलो की परवा टाकलेलो तिसरा केलो ते धाडंस खर चौथा टाकलो नाही चौथा आणि पाचव्यावर अजून जरा मन जात नाही
अगं पाचवा गेर असतोय की नाही,
हम्म
त्यो मोस्टली पडतोय ऐंशीच्या पुुढंच.
होय ऐंशीच्या पुढच ते त्याला त्याला जायाला पाहिजे कुठं माहिते का, तो मिरजचा रोड आहे बघ रिकामा.
आणि पाचव्या गेरचं कसं असतंय माहिते काय पाचव्या गिअरला तुला स्पीड वाढिवता ईत नसतंय
म्हणजे.
गाडीच स्पीड वाढत नसतंय पाचव्याच्या स्पीडला पाचव्याच्या स्पीडला ओ्ह पाचव्या गेरला तुला ओव्हरटेक कारला इत नसतोय ती गाडी जर त्या स्पीड ला आहे की नाही. त्या स्पीडच्या पुढं मागं गाडी चालत असते, त्या पाचव्या गेरला एकदम झटकन जो पिकअप पाहिजे असतोय तो मिळत नाही पाचव्या गेरला पाचवा गेर कधी टाकायचा अस ते जेव्हा तुला आता रोजच करायचा आहे म्हणजे सरळ रोड आहे कोण नाही आहे तुला ओव्हरटेक कुणाला कराय नाही हाय निवांत तुला जायाचाय ऐंशी ऐंशी शंभर शंभर एकशे वीस तर एकशे वीस त्या स्पीडला तुला गाडी फक्त पुढं पुढ न्यायच हाय कनी तर पाचवा टाकायचा अक्सल्टरवर फक्त पाय ठेवून टाकायचा तिजच - तिज ती जात राहत्या.
हम्म
जर तुला ओव्हरटेक करायचा हाय आणि तुला इन्स्टंट पिकअप पाहिजे हाय एकदम झटकन तुला ओव्हरटेक करायच हाय तर तुला गेयर डाउन करायलाचं लागतोय पर्यायच नाही.
होय काय उपयोगच नाही जादा आपण चारपर्यंतच वापर करतोय रिकामा रस्ना असला तर पाचवा
नाही मी पाचवा टाकतोय सोड सिटीत पण
लाजा हो तुला निर्लज कााय का राहायचं सां
अरे मी परवाश आणि अल्ट्रोजला सव वगैरे टाकणार होतो वाईष्य चांग तो गिअर बॉक्स मोटला असता गाडीचा
केला सहाग्या रा आहे तोय
सहा नाही आहेत पाच आहेत सहाव्याच्या जा आगी रिव्हर्स आहे मी रिव्हर्स टाकला असत गेअरबॉक्स मोडला असता
हो आ झरती आणि मग पाठीमाग आली असती तर गाडी
पाटठी मागे येत नाही बा गिअरबॉक्सचा चुराडा उत्तरी चुराडा
होय काय
पाठीमागते काहीच नसत्या डायरेक्ट सगळं मोडत ते जातलं
बरोबरच ऐ की चुकीचं केला ना तुम्ही प्रोसेस त्याची
डायरेक्ट खर्च लाख दोन लाख रुपये काढूनच ठेवायचेेत
परण आमच्या मामांची गाडी झालती की लॉक ती काय ह्याची नाही सोड गेअरची नाही आहे ती इलेंट्रा आहे खरं तिचा गाडी जागेवर न हल नाच.
तसं नाही ते काय मायनर काय तर प्रॉब्लेम असेल खरं प्रॉब्लेम कुठं त जेव्हा तू गाडीचचा मोशन तुझा पुढं चालू आहे.
आणि तू एकदम रिव्हर्स गिअर टाकलीस की सगळी सिस्टीम उलटी फिरते आणि उलटी फिरायला जात. त्यान मशीन पुोढं असल्यामुळे सगळं मोडते.
होय चुकतेय ना मिस्टेक होते ना त्याची
मी परवा गारगुटीला जाताना शिऱ्या उता नाही माझ्याबरोबर पुढं बसल्याला पाचवा गेर टाकल्यावर शिऱ्याने माझा हात धरल्याला वीसशे सव्वा टाकची
असं फरावर
माझा हात धरून बसलेला शिऱ्या म्हंद शिऱ्या
का अवघडच काम झालं मग अरे आपण या कि आपण हे करत बसलेलो की
काही
या याद ऐक्यात बोलवत सांग मग मी काय केलतो त्याच भरायचं मी आता पण ट्रायल घेणार नव्हतो आणि परत घेतलो
घेतलीच बरं झालं आता होऊन गेलं ना एकदा हॅलो
हो आहे उगच ती टेन्शन राहते मुलं हो काकी एक मिनट थ काकी दोघढ मॅडम आले बोल बोल वाल्यातय हा बोल
एकदा ते होऊन गेलं ना आता टेन्शन नाही. आता तू कुठे बी गेलीस तरी तुला गाडी चालवा येत्या
आता ते मला ते की ऍडमिशन एक कॅन्सल करायच तेवढे काय ब
एन आर एस नवसो म कौर्या कीए
त्या शो म अजून विचारायला पाहिजे ना ते मॅडमांना मी त्या मॅडमला फोन केलेलो की नाही. त्यावेळेला मॅडम न फोन हो चलला नाही आणि नंतर मग आता मला मगाशी फोन